हा बोला की हॅलो. हा. नमस्कार कशे आहात.
ठीक आहे तुम्ही.
आ. आज आपण प्रवासाबद्दल बोलूया
हा.
तुम्हाला तुम्हाला प्रवास. करायला आवडतो? हहा
जप बसने प्रवास केलाय सायकलने केलायरेल्ने केलाय रेल्वेचा तर मला खूप आवडते मला कधी तर विमानाने पण करायचांय प्रवास. तुम्ही कधी?
होय. हो केलेला आहे बस ने केलाय मी पण बस न बसमध्ये आणि आता तो हाफ तिकीट झालं जास्त रस्ते
हम्म, हम्म आम् म
हा
तुम्ही कुठे गेलाय? प्रवास
मी होय मी कोल्हापूरला रेल्वेने ट्रेनने जाइत होते.
हम्
मग खूप गर्दी असत्यात त्यामुळे मला प्रवास करायलाच आवडत गप घरी बसलेलं चांगलं असत असंच वाटतय.
म्हणजे तुम्हाला प्रवासच करायला आवडत नाही काय?
होय.
हम्
मग कोणती कोणती पर्यटन स्थळे बघितला तुम्ही?
आम्ही गड किल्ले रायगड बघितलाय मला रायगड खूप आवडला. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग विजयदुर्ग बोटिंग करून आम्ही ते गेलो मस्त आहेत ते पण पाण्यातले किल्ले त्याच्यानंतर तार करली बीच मालवण रत्नागिरी ते रत्नागिरीच मस्त चालय
हा होय, हम्म, हा ह्याच
हम्म खूप छन तर ते रॉक गार्डन मालवन, मालवन हो. तिथं एक म्युझिकल- कोणत नाही. मस्त आहे ते.
हम्म हम्म. हम्म. आम्ही पण गोव्याला गेलो होतो, गोव्यामध्ये आरेवारी बीच बघितला., सायन्स सेंटर बघितलं कॉलेज मधूनच गेलेले कॉलेज ट्रिप मधून., खूप काही दाखवल काॅलेज नाहीत फक्त ते सायन्स सेंटर आहे का नाही ते कारेवारी बीच- ते एक तेवढंच दाखवलेले. आता पण जायची इच्छा आहे, खरं आता कोण ट्रिपच काढना आमच्या घरी.
हम्म मगं फ्रेंड सोबत जावा फ्रेंड सोबत जावा.
म्हणजे-,
ते त्यांना कशात म्हणजे इंटरेस्टच नसतयं. ट्रीपला तेन जायचं.. माझे फ्रेंड असं मज्जेखोर नाही आहेत माझ्या. काय म्हणतात.
हम्म मगं.
हॅलो,
फ्रेंड्स सोबत तुम्ही गेलाय की नाही.
हा मी जाते फ्रेंड सोबत पण
चांगलं आहे ना. हम्म. मगं आता कुठं प्लॅन केलेलाय
प्लॅनिंग चाल लेलं आमचं बीच बीच पण ते अजून काय झालं नाही आता आमच कॉलेज चालू होईल..
हा हा. मग मग स्कूल फ्रेंड कॉन्टॅक्ट मधेअसतात. सारको
हो हो असतात.
अ हम्म.
परवाच होता त्यांच्यासोबत. दोन तास कॉल वरच होते.
होय होय. आमच्यात. तर आमच्यात काय अस फोन पण करत नाहीत काय नाही.
का तुम्ही नाही का कॉन्टॅक्ट मधे कुन्हाच्या?
तुमच्या फ्रेंड्स
कशाचहीेतात.
हम्म हम्म.
कुर्त वापर करतात आणि उगच.
कामापुरतं म्हणजे
तेच की नसत आपलं काही तर काम असलं की गोड बोलायचं म्हणजे माझं लॅपटॉप आहे ना, लॅपटॉप मग पाहिजे असलं त तेवढंच गोड बोलायचं तेवढंच अप आपलं काम करून घ्यायचं नंतर न मग हे करायचं असं. तुमच्या तशा नस
नाही. चांगले आहेत माझ.
म
मग काही नाही तुमचा आभ्यास. वगैरे
परवन त्यांन झालीत रिझल्ट लागला. हम्म हम्म अस कस विचारताय पास त झाल असणार की एवढी पण मी काही हे नाही आहे.
हे म्हणजे.
होय समजून घ्या ना, हा. भावना समजत नाहीत का तुम्हाला.
समजल्या समजल्या.
आता कसं समजलं. हम् कना बोल फोनवर बोलायला जमत नाही ना त्यामुळे असं बोबडी ओळते.
तुम्ही बोलत नाही का मग कोणा सांग फोन वर?
फोनवर जास्त एवढं बोलण्याच म्हणजे असं बोलायलाच येत नाही मला फोनवर जास्त समोर असली की असं अह
ह स मन असलं की. आ ह काय आहा
मग. जॉब वगैरे बघितला काही नाही तुम्ही मग?
जॉब आमचा अजून शिक्षण चालू आहे. जॉब नाही. हम् हम.
हम् हम् माझ पण पूर्ण झालंय आता जॉबचं बघायचं सुरू आहे, खरं काय पुण्या मुंबईलाच जॉब असतात माझे.
मग जाव तिकडं.
खरं घरी नाही म्हणतात पुण्या मुंबईला आता लग्नाचं बघूया म्हणत्यात.
मग लग्न करा कि, कशाला जॉब करायचा?
पैसे नकोत?
ते नंतर करा कि पहिला लग्न करा, सेटल व्हा, मग नंतर जॉब
होय काय बरं बर तुम्ही सांग तस ऐकतो आता हा.
हम्म.
मग.
मग काय? काय नाही.
चहा वगैरे झाला काय नाही.
चहा अजून केला नाही. माझी एक बहीण आहे ती नुसतीच बसत्या ओ बरच. ते आता तिलाच सांगणार आहे चा करायला. कारण, ती दिवसभर काहीच काम करत नाही. मग सगळं मीच मी आणि माझी मम्मी सगळं करतो खर त काय. अंघोळ करून बाहेर त्या च्या पित्यानी बसता तेच ती उठत. जेवण पण मीच करतोय. मग आता एवढ चहा पण करायच होत नाही तिला
होय होय. म तुमची मम्मी अनेक ती बहीण असेल, तिला लय हे करत असतील नाही म्हणून तुमिअ
हे म्हणजे काय म्हणताय तुम्ही?
आव समजून घ्यायच. घेत जावा ओ. तिला जास्त म्हणजे स सगळं काय पण पाहिजे असला तर बॅ बॅलेन्स संपलेला तर मारलीच लगेच, आन माझा तवा ड्रेस पाहिजे होता. तर तिला ड्रे स घेतली. मला ड्रेस पण घेतली नाही काय नाही?
म तुम्हाला कसं माहित ते ड्रेसच?
आओ माझी मावस बहीणच बोलाल्या न्हव. सारखं कॉन्टॅक्टमध्ये अस ते ना मी.
हम्म. बर बर.
हा हा मग आणि काय चाललंय?
काय नाही आता संध्याकाळी डाळीच ची आमटी.
डाळ मला नाही, आवडत डाळ मला पनीरची
पण पनीर तर मला खाऊ वाटत नाही बाबा पनीर
का? मला तर लय आवडतय पनीर.
हू हुं.
मग.
हम्म. ताई काय नाही मम्मी -मम्मी बोलवायला लागली.
काय मोज?
बिझनेस नाही ते मम्मी मम्मी आमची शिलाईच मशीन हाय तिच्याकड आणि साड्यांना फॉल लावतिया आणि म मला हात शिलाई घालायला लाव हम्म चार दिवस सुट्टीला निवांत यावं म्हटलं तर? तसं काही नाही बघा साड्या करून ठेवलेल्याच असत्यात
हम् हम् मग भारी आहे की ममीला तेवढीच मदत पण हो ते करत जावा काम काम केलेलं
हम्म.
मग
मग काय काही नाही बघा
हा हा मग सुप
तुम्ही काय कर
सुट्टी आहे किती दिवस सुट्टी आहे मग?
झालं आता सुट्टी सं रे माझी तुम्ही काय करताय?
घरीच असते घरी वय अ उ संध्याकाळी बारा वाजेपर्यंत फोन बघायचा, सकाळी दंगा उठायचं आंघोळ करायच, अकरा वाजेपर्यंत चहा वगैरे प्यायचा, तिथनं मग कपडे धू भांडी घासायचं कामावरयच्यात परत झोपायचं. आणि परत संध्याकाळच रुट तीन स्वयपाक करायच. त हा. होय मला सगळं स्वयंपाक येतय, खरं मला स्वयपाक करायच आलीकड कंटाळा चाललाय, माझी एक बहीण आहे ना. सुट्टीला आलया. मग तीच सगळं करत्या ती आली की, मी काम करत नाही.
हा
ती आली की, मी काहीच करत नाही.
का हो सु्टला आले अ दिलं कामाला तयजय
ह मम्मी कायच करत नुसता ब्लाउज सुवत बस सगळं मलाच करायला लागते मग मला काही जे विश्रांती नको काय.
असं कसं.
असं कसं काय असं कसं.
मग ती बिचारी सुट्टीला आली तिची सुट्टी नाहीच होय.
मग म मला कधी मिळणा, मी कायम कामच करत बसतो की घरात.
असं केवढं काम असते तुमच्या घरात काय दहा मशी आहेत. का अ हम्म त्यांचं दूध
तेच न सगळं जेवण भांडी धुणे डबे पुसणे ते किचन वट्टा धुणे. फरशी पुसण काढणे कपडे पण जास्त असतात.
मग एक काम कर. काय एवढं होत असं तुम्हाला जास्त कंटाळ येत असेल कामाचा तर एक बाई लावा घरात कामाला हम्म अ हॅलो तुमच्या घरी एक बाईला लावा का कामाला.